हॅलो!
हां बोलां कायं करतांय?
कायं चालं कायं नाहीं बघां बसली चहा आं पाणी झालं.
हां आमचं पणं आताचं चहा पाणी झालं. मुलं गेली जरां खाली खेळांयला गार्डनमध्यें.
तुम्हीं कायं करतां?
कायं नाहीं आंता घरीच असते मी लहांन आहे नां मुलंगा म्हणूंन हम्मं.. तुम्हीं?
मी टीचर आहे पणं संध्या घरीच आहे गेल्या महिन्यांत लग्नं झाले माझं
टीचरं आहे तुम्हीं!
हो!
अं कोणत्यां इयरला शिकवतंय कोणत्यां स्टुडंट नां होयं
शिक्षकं अथवां मंग कायं म्हणतां
कायं नाहीं बघां.
गेलांत कां नाहीं इतक्यांत कुंठं
आंता आम्हीं मध्यें मे मध्येचं मे आंता जाऊंन आले.
बरं. कुठं फ्रेंड्स फ्रेंड्स वगैरें कां आम्हीं फ्रेंड्स फ्रेंडसेलोय गेटं टुंगेदरला.
हो कायं
हां
हां हां हां
त्यांचं तिकडं माहेरे आहे म्हणजे. लग्नं झाल्यानंतर झालेल गेट टुंगेदर तेंव्हा गेलेलं. एकां दिवसं रविवारी मंग माहेर गेलं तरं सोलापूर भूरंकड आं ते सगळें जणं पहिलं महिना दोन महिने झालंय प्लॅनिंग करायचं करायचे होतंच नव्हतं करणं.
होतंच नाहीं हो ते आमचं पणं अजूंन पेंडिंगचं आहे गेट-टुंगेदर हां हम्मं
मंग कसं बसं बाबां सगळें तयार झाले त्यांतले पणं सगळें थोडे येतील थोडे थोडे जणं आले थोडे मुलं होतं नाहीं होतं नाहीं तरी सुट्ट्याेत म्हणूंन तेवढे जणं तरी आले नाहीं तरं ते पणं नसते आले
हं हह.
मग अ गेलतो, हम्म, बोला ना.
दहावी, म्हणजे दहावी कधी झालीय तुमची?
माझी दोन हजार सतरा, ए सॉरी दोन हजार तेरा-. दोन हजार सतराला डी एड झालं माझं.
हां हा हा...
हम्म.
हम्म.
आदि मदि भेटत असतो सगळ, कशामध्ये? मी मराठी सब्जेक्ट शिकवते.
हां हां.
हां. मग, गेल तो शाळेत वगैरे, हां चेकिंग वगैरे असतात ना सगळे.
ह्मं, हम्म म आता सुट्टी कशी काय तुम्हाला?
मी स्किप केलाय म्हणलं, ह्या वर्षी, जॉब, लग्नामुळ.
हां हां असंय का? ह्म, नवीन लग्न झालंय?
हां नवीन, गेल्या महिन्यात.
हम् हम् मं बरंय की.
पुन्हा सनावारांना सुट्टी देत नाहीत ना. अन पहिलं वर्ष म्हणल्यावं, इकडं-तिकडं जायचंच असतंय, नाही-नाही. हे प्रायव्हेट आहे की.
हां हां.
हां मंग नंतर पुण्याला होणार आता.
हां ह्म.
म मिस्टर असतात पुण्याला.
हम हम हम.
मं तुमचं किती पर्यंत झालं, शिक्षण?
माझा डिप्लोमा झालाय.
बरं.
डिप्लोमा नंतर लगेच लग्न, लग्न झालं त्यामुळ जॉब वगैरे काय केलंच नाही.
हां, आता ट्राय करायचं होतं ना, मग?
आता गॅप लय पडलाय, ह्ह्हणं हं.
नाहीतरी पुढच शिक्षण तरी घ्यायचं होत ना, तरीच द -डिप्लोमा घेत म्हणून पुढचं शिकणं, हे ये ना, शिक्षण घेता येत नाही तेवढं.
नाहीत. ग्रॅज्युएशन नाही होत, नाही झालं ना.
हां हां, करायचं होतं तुम्ही मग, वाय सी एम मध्ये करायचं होतं ना. नाशिक युनिव्हर्सिटीतून असं, फक्त डायरेक्ट पेपरला जायचं.
असं का फक्त एक्सटर्नल? ते कसं जॉईंट फॅमिली अस ल्या मुळ, होत नाही.
होत नाही, तसं एकदा अडकलं की, नही अडकलं.
नाही अडकते, नंतर लहान लगेचच राहिलं ना.
बरं.
हम्, मंग ते एकदा राहिल्यावर, मंग काय, लहान बाळ आहे. ह्हणं.
किती वर्षाची पोर?
आता एकत पाचवीलाय मोठा.
हा.
आणि दुसरा आहे तो आता अडीच वर्षाचा.
तरी काय तर काय तर करायचंच होतं की उगं नंतर उ आता शाळेला गेल्यानंतर उगा घरातच असतो ना आपण.
होय, होय तेच की आता एक छोटा आहे, एक मोठा आहे ते छोट तसं त्यांनी घरात बसावच लागते.
छोटं केवढ आहे?
अडीच वर्षाचा.
हा मग अजून त्यो पाच वर्षाचा होईपर्यंत काय नाही करताय.
काय नाही करता येत तो शाळेला जाईपर्यंत. हा आता जातोय तो. जातये अंगणवाडीत जातोय तो, हा. हम्म आता पंध पंधरा दिवस झालं जाते अकरा ते एक आता सोमवार पासून राते अडीच वाजेपर्यंत जातोय काय टेन्शन नाही मग.
तेवढे दोन तीन तास बाहेर गेलो ना मुलांना पण थोडं हे होतंय ना.
होय खेळण्यात वगैरे वेळ जाते ना तिथे पण त्यांचा घरात बस पण काय मोबाईलच बघत बसत
हा तसच होतय ना मोबाईल, मोबाईल सवय लागली कोरोनापासून तर मुलांना.
हा कोरोना पासूनच होय.
हो सगळ्याच, सगळ्याच मुलांना सवय पडली. आम्ही कोरोनामध्ये कसं मोबाईलवर सगळं माहिती देत होत ना मुलांना. अभ्यास वगैरे मोबाईलवरच चालू होता की ऑनलाईन.
होय, होय.
मग त्यामुळे ते मुलं मोबाईल घेऊन बसले की नाही आता तेच प्रॉब्लेम झाला सगळ्यांचा.
हम्म.
अजून काय म्हणतात?
अजून काय नाही.
हा आलात का इकडे अकलकोटकड वगैरे सोलापूरला?
नाही हो तिकड यायचंय यावर्षी यायचं, यायचं, जायचं बघायचं म्हटलं. नाहीच झालं मी अजून नाही बघितले अक्कलकोट होय म्हणतात सगळे जायचं अक्कलकोड, सोलापूर, तुळजापूर कोल्हापूर झालंय आमचं इकड जवळच आहे कोल्हापूर.
हा तुमच कोणत देव आहे असं?
अ आमचा देव इकड वाकोबा म्हणून आहे माहेरचा देव एड्डूर म्हणून आहे चिकोडीजवळ. वीरभद्र आमच्याच भागात आहे हा. हम्म बादामी बनशंकरी देवी आहे आमची माहेरची.
ह इकड आला ना कर्नाटकमध्ये.
हा हम्पी वादामी.
हो हो गेल ते आमच्या घरातले तिकडं
हा हा.
हा.
ना भावतेक.
होय होय हा.
हा तिकडं गेलतात का तुम्ही कधी? कोरीव काम असं गुहा वगैरे आय ना तिकडं कायतरी? हा गेलते आमच्या घरातले तिकडं.
हा मी लग्नाच्या आधी एकदा गेलेले.
हा.
त्यानंतर अजून गेलेच नाय.
जायचं होतं कुटतर फिरायला जावा.
होत नाय आपण म्हणतो खर आता शाळा वगैरे चालू झाल्यानंतर होत नाय
हम्म.
हा मग ऑनलाईन काहीतरी करायचं होतं ना. असं नाय तर किंवा डिझाइनिंग वगैरे काहीतरी असं.
हा तेच आता बघायचंय हाय मी पण जात होते जवळच ट्रान्स पोर्ट ऑफिस होत त्या ऑफिसमध्ये पण जात होते. तिथ पण सहा महिने गेले त्यांन सेकंड प्रेग्नेंसी घर एक बांधन-बांधकाम चालू होत. हम् म घरात हा झालं त्यासाठी सुट सुट्टी काढली ते घरात ते घरीच राहिल प परत गेलच नाय.
हा ते एकदा गॅप प- पडतच जातय ते.
होय. आणि काय म? जॉनिंग होत नाय, नाय लागत तसच होतय. हम्म आता घरातूनच काय तरी बिझनेस करायचा असं चाललय.
हा तसं करा वाटलं तर. कशाच असं म्हणजे काय आयडिया वगैरे?
आयडिया म्हणजे आमचं हॉटेल हाय दिरांचं.
बरं.
हा मग तसच आपण पण काहीतरी छोट काहीतरी असं बिर्याणी वगैरे बिर्याणीचा गाडा वगैरे टाक टाकायचं असं चाललंय आमचा हेच्या आधी होता हम्म. मेस नायत ना इथ कोण. अ- असं कॉलेजची मुलं वगैरे असले तर चालतय हा ते नाहीयेत. आणि असलं तरी ते लांब आय ओ तिथपर्यंत जायला एक माणूस पाहिजे. न्हे आन करायला डब्बे हा मग मिस्टर पण काग प अ जाऊ दिर आयत सासू, सासरे मला दोन मुलं आयत जावेला दोन मुलं आयत असे दहा बारा जण ए.
हा हा मिस्टर काय म्हणत होत?
मिस्टरांचा काम पण जरा लांब हाय चाळीस मिनिटं लागतात जायला यायला.
त्यामध्ये ट्रॅव्हलिंग मध्येच हे होतय.
हा म डब्बे वगैरे पोहोचायचे म्हटले तर तिकडं आणि कोणतरी पाहिजे.
हा बरोबर ए ना.
हम्म आपण करायला काय तयार चाय पण डब्बे आणायला जायला सोडायला एक माणूस लागणार.
पाहिजे. पाहिजे. पुन्हा त्यांना एक्स्ट्रा द्यावा लागेल. एक जर माणूस ठेवला तर आपण.
हां. असं.
असं मग जवळपास, मग तेच चालू करायचं बिर्याणी वगैरे काय. सकाळच किंवा नास्ता पण चालू करू शकता तुम्ही सकाळी.
हा. कायतरी बघायचं म्हणून चाललय.
हां. जाऊ काय करते तुमची?
जाऊ पण घरीच असते. ते आता जरा हॉटेलमध्ये संध्याकाळच चाललेय.
हां.
बिलिंगच वगैरे बघण्यासाठी. अजूनपर्यंत घरीच होते आता चार दिवस झाले चालले.
हा. हा. मग काय?
नाही ती माझ्यापेक्षा लहान. मीच मोठी आहे. तिच्या मुली पण लहानच आहेत.
हा. हा. बर.
हा. हा.
स्वयपाक?
स्वयंपाक आता करायचा सात नंतर.
हम. उशीरा येतात का सग - थोड्या वेळानेच. काय केलत मग सकाळी?
अ -सकाळी आज काय केलेलं? गवारीची भाजी, मसुरीची आमटी- हम्म. हां. साधंच होत आज. तुम्ही?
आम्ही पालकाच गरगट्टा केलेलं. पोळी भात. चटणी केलेली.
हा. हा. हा. भात वगैरे खातात ना तुमच्यात पण? भात खातात ना तिकडे?
खातात ना भरपूर. मला एकटीला जास्त लागतय. बाकीच्याना पोळीच. चपातीच.
हा. हा. हा. हा. हा. आमच्या इकडे पण भात खाल्ल्याशिवाय- जेवल्यासारखं वाटत नाही.
नाही मला पण. आमच्या सोलापूरकडे जास्त भात आहे इकडं नाहीये जास्त. तेवढ टेंबत
हा.
हां. म्हणजे यांच्या घरात जास्त सवय नाहीए. मिस्टरांना आहे मला आहे तेवढंच. बाकीच्यांना एवढं नाही. हां. अरेंजमॅरेज.
चालतय घ्या. मी करते तुम्हाला कॉल.
हो. हो.
हा.